हम्म
आवाज येतोय का माझा?
हो यतोय ना
ठीक आहे तर मी आज तुम्हाला मटण मसाला कसा बनवायचा झणझणीत कोल्हापुरी स्टाईल ते सांगणार आहे
अच्छा ठीक आहे
हा तर तुम्ही तुमचे दहा मिनिटं देऊ शकता का?
हो- हो बोला
तर साहित्य जर चार -पाच लोक कोणासाठी बनवायचा असेल तर साहित्यामध्ये मटन एक किलो
हम्म
कांदा चार मोठे बारीक चिरलेले टमॅटो दोन हो लांबडे हा टमॅटो बारीक दोन म्हणजे दोन मोठे बारीक चिरून घ्यायचे
आच्छा...
आलं -लसूण पेस्ट घ्यायची चार चम्मच हा दही दीड कप -दीड वाटी घ्यायची तरी आंबट नको आणि दही हा, दही आंबट नको हो ताजं दही घ्यायचं. तेल एक वाटी मटणाला तेल जास्त लागतं कारण म्हणून एक वाटी तेल घ्यायचं हा कोथंबीर सुद्धा घ्यायची बारीक चिरून घेतलेली. मीडियम साइजची वाटी घ्यायची
हम्म
हा आणि मसाले काही लागतात तर तेजपत्ता दालचिनी
हम्म
लवंग चार आणि वेलची आणि मिरी
हम्म
हे सगळं लागत खडे मसालेमध्ये आणि जर पावडर मसाला म्हणशीला तर हळद एक चम्मच तिखट तुमच्यानुसार तुम्हाला जर जास्त तिखट असेल तर चार- पाच चमच टाकू शकता किंवा मीडियम असेल तर तीन चमचे सुद्धा टाकू शकता धने पावडर दोन चम्मच गरम मसाला एक चम्मच आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असा भेटतो आपल्याला दुकानात तुम्ही जर जाऊन विचारशीलला तर तुम्हाला भेटल तो. तो तीन चम्मच टाकायचा जेणेकरून मटन मसाल्याला खूप चांगले टेस्ट येते
ओके
आणि जर तुमच्याकडे कोल्हापुरी मसाला नसेल तर दोन चमचे जास्त तिखट घाला जेणेकरून झनझणीतसं कोल्हापुरी टाईप बनल
ओके
हा आता बनवायची पद्धत कशी आहे हे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते
अच्छा
मटण आधी तरी धुून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायचं पाणी पूर्ण निथळून घ्यायचं.
हम्म
जे आपण दही घेतलेलं होतं एका बाऊल मध्ये दही घ्यायचं
हम्म
चमचा आल्या लसूण पेस्ट टाकायची. हळद चवीनुसार मीठ आणि तीस मिनिटं तसच ते ठेवायचं हलवून.
हा
हा त्याच्यानंतर कडईत दोन चमचे तेल घ्यायचं.
हा
त्याच्यात कांदा प्टयचा गुलाबी उसतो त्याच्या तरतून घ्यायच. त्यात सुक खोबरं सुक खोबरं जास्तं ना हा तेच सुक खोबर घ्यायचं दोन चमचे वाटून
हम्म हम्म
त्याच्यात तीळ एक चममच घालायच खसखस एक चम्मच घालायची आणि भाजून घ्यायच हे सगळं
हम्म
हा मग ते थंड करून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायच एकदम बारीक. कडक नाही झालं.
फाईन पेस्ट
हो एकदम हा जेणेकरून कोल्हापूर पुरी चव येते त्याला
हम्म ठीक
मग मटण शिजवायला टाकायचं जवळजवळ एक तास लागतोच मटन शिजायला कुकर किंवा पातेलात हो एक एक तास लागतो बर मंद आचेवर शिजवून घ्यायचं असं पूर्ण मोठ्या गॅसवर नाही शिजवायचं ते
ठीक
हा कुकर किंवा पातेला तेल गरम करा
हम्म
त्याच्यात खडा मसाला टाका आणि तो तळून हो तोपर्यंत तसच तळा त्या आला पूर्ण खडा मसाल्याला आणि खडा मसाला तळून झाला की त्याच्यात कांदा टाका
हा
कांदा सोनी तळा आणि मग त्याच्यात आले लसून पेस्ट टाका दोन मिनिट पूर्ण त्या कांदा्या ल असून आणि कांदा आणि लसूणी पूर्ण दोन मिनिटं त्याच्यात परतून तेलात परतून झालं की त्याच्यात टोमॅटोची प्युरी टाका आणि टोमाॅटो चुट प्युरी सोबतच जे काही गरम मसाले आपण घेतले होते ना पावडरचे जस की लाल तिखट हळद धना पावडर गरम मसाला चिकन मसाला हे मटन मसाला किंवा म्हण हा हे सगळं त्याच्यात टाकून तेल सुटोपर्यंत. तो मसाला त्याच्यात तळून घ्या
हम
तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा गॅस हा मंद आचेवर ठेवा किंवा मिडियम ठेवा जर तुम्ही जोरात गॅस ठेवशील मोठ गॅस ठेवला तर तो मसाला करपू पण शकतो
ठीक आहे.
हा मग मॅरिनेट जे मटन केलं होतं ना आपण मॅरिनेट करायला जे मटन टाकल होतं.
हम्म
त्याला मोठ्या आचेवर दहा मिनटं परता आधी मॅरिनेट केलेलं म्हट मोठ्या गॅस वर दहा मिनट तरी परतून घ्या आणि त्या पाणी सु तोपर्यंत तरी परतवून घ्या म्हटणाला.
हम्म
आणि जे कांदा लसूणचं जे वाटण केलं होतं ना
हम्म
हा त्याच्यात दोन ग्लास गरम पाणी टाका मीठ तुमच्या चवीनुसार ून घ्या आणि कुकरला पाच ते सहा हो गरम पाणीच टाकायचो.
ठीक आहे.
हा आणि कुकरला किंवा कुकरला जर लावत असल तर पाच ते सहा शिट्ट्या काढा मटण टाकून त्याच्यात
हम्म
एक तास मंद आच्यावर शिजवून घेऊ शकता तुम्ही
हम्म
हा आणि जर जवळ मटण पूर्ण शिजवून घातल्यानंतर कुकर उघडा पाच मिनिटं उकळा त्या रस्त्याला हवा हवा तसा ठेवा आणि त्याच्यावरून कोथंबीर टाका एक चम्मच गरम मसाला पण त्याच्यावरच टाका हा
हम्म
हा झाकण ठेवून पाच मिनिटं तरी त्याला वा वाफ द्या झाकण ठेवून त्याच्यावर
हम्म
हा पाच मिनिटं जसे उकळतील ते मग त्याच्या नंतर तुमचा मटन मसाला रेडी आहे
हो
हा जर तुम्हाला त्याच्यासोबत काही खायचं असेल तर तुम्ही त्याच्यासोबत भाकरी सुद्धा बनवू शकता आणि किंवा चपाती किंवा नान सुद्धा तुम्ही त्याच्यासोबत बनवू शकता
फक्त भाकरी आणि चपाती सोबतच खाऊू शकतो का आपण
हो नाही, तुम्हाला राईस सोबत सुद्धा खाऊ शकतात. तुम्ही किंवा नान बनवून खाऊ शकता.
अच्छा! नान कशा प्रकारे बनवायचे तुम्हाला काही माहित आहे का?
हो. नान बनवायचं असल तर, तुम्हाला सगळ्यात आधी मैदा घ्यावा लागतो.
हम. किती घ्यायचा मैदा?
मैदा जर साधारणत जर चार पाच लोक असतील तर एक किलो मैदा तरी लागेल माझ्या मतेने. अ त्याच्यात दही टाकायचं हो जड असतो तसा तर पण मग कधीतरी खाल्लेलं असतं ना अस कहीतरी बनवतो तुम्ही बनवू शकता नान
हम्म हम्म
तर दोन वाटी मैदा घ्यायचा मोठे वाटी घ्यायचा
हम्म
त्या दही टाकायचं
हम्म
सा साखर सुद्धा टाकायची दीड वाटी जाई किंवा एक वाटी मोठी असेल तर एक वाटी लागल छोट असेल तर दीड वाटी तरी जा टाका तुम्ही साखर टाकायची एक चमच मीठ तुमच्या चवीनुसार टाका बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही पण एक एक चम्मच टाका हा तेल किंवा तूप जे अस असल ते दोन दोन चम्मच टाका दोन छोटे चम्मच
हम्म
आणि दूध दूध सुद्धा टाका एक अर्धी वाटी तरी
दही आणि दूध पण
हो
आपण आधी दही टाकलं ना त्याच्यात
हो द आधी टाकलं आपण
आणि मा आणि दूध कशा अस आहे
नाही नाही जेव्हा पूर्ण वळून होतं ना तेव्हा दूध वरण लावायला
अच्छा
हा परत त मैदा मीठ साखर हे घेतले होते पूर्ण पीक मळून घ्यायचं चांगलं एकदम बारीक पाऊ
हम्म
हा आणि त्याला दहा मिनिट तरी किंवा दहा वीस मिनिट तरी तसच ठेवायचं
ठीक आहे
पुरण्यासाठी
हुं
आणि जेव्हा ते पूर्ण मुरतं तेव्हा थोडं थोडं दूध टाकून त्याला परत मळून घ्यायचं चपाती हा पिठालाच आणि चपातीपेक्षा ते मऊ व्हायला पाहिजेल ते पीठ
हू
हा वरून थोडं तेल लावून ओल्या कपड्याने ते झाकून दोन तास तरी ठेवायचं परत
हू आणि मग
आणि मग दोन तास झाल्यानंतर ते पोळपाट लाटणं असतं ना आपलं हा त्याच्यावर सुकं पीठ टाकायचं
हू
आणि एकदम हळूहळू पूर्ण हलक्या हातानी लाटून घ्यायचं ते तुम्हांला जेवढे मोठे हवे त्यानुसार तुम्ही गोळे बनवून घ्या घेऊ शकता तुम्ही हा आणि हलक्या हाताने तुम्हाला जेवढी साईज हवी त्यानुसार लाटून तुम्ही तव्यावर शेकून घेऊ शकता
हुं शेकताना त्याला काही बटर वगैरे लावायचं का?
नाही तुम्ही नान बनवत असशीलाना त एक बाजूला जे वरती असत ना समजा वर तीना पाणी लावून घ्यायचं आणि तसच तव्यावर टाकायचं. आणि तो तवा असा गॅसवर उलटा करून शिळकून घ्यायचा.
अच्छा! उलट्या साईडनी शेकून द्याय
हो, हो आधी खालची बाजू शेकून घ्यायची गॅसवर आणि म जेव्हा वरची बाजू शेकायची असते ना, तवा ती वरती करून शेकून घ्यायची अशी
अच्छा! हम्म
आणि मग तुम्ही अशा पद्धतीने नान आणि मट टण मसाला सर्व्ह करू शकता तुमच्या फॅमिलीला
छिक आय धन्यवाद, मी नक्कीच ट्राय करून बघेल.
हा थँक्यू
हू.